हमं काय करते तुम्ही?
काही नाही आम्ही, फ्री टाईम आहे आता आमचं.
हा का. हम् काय करता एज्युकेशन करता कि जॉब करता?
माझं तर आता सध्या एज्युकेशन चालू आहे बी टेक मधी.
हो का ओके. हम् हम्म काय एज्युकेशन करता?
मी ग्रेज्युएशन करता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधी
ओखे. चांगल‌ हाय, काय बेनिफिट आहे त्याचे?
बेनिफिट आता
आता सर्व ए आय नी होऊन राहिलय तर समोर कोर ब्रांडची खूप आवश्यक शकताय आपल्या देशाला
प तुम्ही इलेक्ट्रिकल करत आहे ना
हो
मग ए आय चा आणि इलेक्ट्रिकलचा काही संबंध आहे
संबंध काही नाही आता सर्व एआयनी होऊ राहिलं काम सर्व म्हणून मी म्हणल कोर ब्रांचची खूप आवश्यकता आहे या पुढच्या चार चार पाच वर्षामध्ये आता सर्व सोलर सोलर जनरेट होताै
हा
म्हणून इ ई बाईक आले नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघत आहे इलेक्ट्रिसिटी मुद्दी रेडमी इलेक्ट्रिकल ब्रांड चूज केली
ओके म्हणजे चला म्हणजे तुम्ही स्वतः चूज केली म्हणजे तुम्हाला बेनिफिट माहितीे काहीतरी होईन म्हण चांगले हम्म् चांगली गोष्ट आहे मग कसंताय एज्युकेशन कसं चालू आहे
आता माझं फर्स्ट इयर कमप्लीट झालंय
हम्म ओके अस आहे का मग अपडाऊन करता का
अपडाऊन म्हणजे मी अपडाऊन नाही करत मी नागपूरला रुन किल्ली आहे माझं कॉलेज नागपूर ला आहे तुही प्रॉपर यवतमाळचा आहे
ओके मग टिफिन वगैरे कस मॅनेज होते
मेसवर मेसवर
मेस ला जात ओके बेस